नमस्कार ताई
ते
हा मी ठीक ओके तुम्ही कशा आहात
बरीये बरीये आणि कसं चाल्लय
आपण आता स्वच्छतेचे महत्त्व ह्या विषयावर बोलूया हा
हो हो हो चालेल
हा ओके तर पूर्वीपासूनच तुम्हाला तर माहितच आहे स्वच्छ स्वच्छतेला किती महत्त्व दिलं जात होतं
बरोबर हा तेच कारण आणि भारतामध्ये तर त्याला म्हणजे खरा खूपच म्हणजे जागृत करणं लोकांना हे खूपच गरजेचं चालेल कारण इथेच सगळीकडे ताकत असतात कचरा वगैरे आणि म्हणजे खरतर कचरापट्टीचा उपयोग करायचा हे विसरूनच गेलेले असते
हो बरोबर
आणि त्यामुळे मग आपण सगळी इकडे बघावं तर प्लास्टिक आणि रॅपरस वगैरे असं प्लॅस्टिकचे बॅड बॉटल बिटल हे वितस्ता सगळे विकुरलेले असतात ते बघून खूप असं वाईट वाटतं म्हणजे अस अस वाटत की सगळ्यां अगदी तीथ क्लास घ्यावा असा ते कचरा व्यवस्थापन तर मी करतेच तुम्ही काय करताात कचरा व्यवस्थापनसाठी
हा तर आम्ही काय आमच नेहमीच आपला कचरा असतो आम्ही कधीच अंगणात किंवा बाहेर टाकत नाही आमचे ते असत आपलं डस्टबिन त्याच्यातच कचरा ओला कचरा वेगळा कोरडा कचरा वेगळा आणि सकाळी घंटा गाडी आली का त्याच्यात टाकून देतो इलेक्ट्रॉनिक्चे पार्ट ते वेगळे देत काही काचा वगैरे फुटलेल्या असला ते वेगळे देतो असं म्हणजे कस ते कर्मचारी असत त्यांना हि त्रास होऊ नये हि काळजी घेतो तसंच आम्ही आजूबाजूचा परिसर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर ठेवतो तसंच आ आमच्या इथे टेरेसमध्येध्ये झाडांची लागवड करतो झाडं म्हणजे रोप वा झाड तर काही लावू शकत नाही आपण छोट्याश्या जागेत रोप छोटी छोटी गुलाबाचं तुळशीचं कोरपडचं अशा प्रकारे आणि मनी प्लांटचं छोटे छोटे रोपं लावली ना की हिरवळ वगैरे त्याच दिसली तर छान वाटत आणि शिवाय आपला परिसर पण एक अल्हदाई वाटतो. म्हणजे स्वच्छता पण वाटते. ते सुंदर पण वाटतं. ऑक्सिजन पण मिळतो त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे त्याचे फायदे असतात. हा म्हणजे आम्ही आ आजूबाजूचं घर तर स्वच्छ ठेवतोच पण आजूबाजूचा परिसरही साफ स्वच्छ ठेवतो आणि आजूबाजूच्याना कुणाला घाण करू देत नाही तिथे आणि शिवाय बाहेरचे लोक जे येतात त्यांना सुद्धा कचरा टाकण्यास साफ मनाई आहे असा बोर्डच लिहून ठेवलाय आम्ही सोसायटीच्या इथं त्याच्यामुळे मग कशं पूर्ण सोसायटीत एकदम साफ स्वच्छ राहते. आणि साफ स्वच्छ राहिला ना आप आपल आपण आपलं घर आपलं परिसर आपण स्वत तर म्हणजे कस की बाकीचे बॅक्टेरिया किटाणू हे व्हायचा चान्सस नसतो ना. आणि ते झाले नाही म्हणजे आपोआपच मग आपल्या रोगराईपासून आपलं रक्षण होतं नाही का
हो बरोबर आहे मी सुद्धा कचरा म्हणजे जो ओला कचरा असतो त्याच मी कंपोस्ट करते. आणि सु- -क्या कचऱ्यामध्ये जे असतात ते मी मंगारवाला जे असतात त्यांना देत ते आणि प्लॅस्टिक तिचे छोटे छोटे प्लास्टिक असतात ते मी इको ब्रिक्स तयार करते म्हणजे प्लॅस्टिकच्या बॅग पी बॉटल असते त्याच्यामध्ये गच्च भरायचं आणि मग त्या संस्था असतात त्यांना ते नेऊन द्यायचं. आणि त्यामध्ये कब्रज ते गार्डन मध्ये वै वगैरे असं चौथारा असतो ना झाडांच्या मोठ्या झाडांच्या बाजूला वगैरे तिथे तसं बांधायला किंवा कंपाऊंडच्या आजूबाजूला बांधण्यासाठी वगैरे म्हणून त्याचा वापर करतात आणि आपण कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर केला पाहिजे आणि नेहमीच आपल्याबरोबर दोन तीन तरी पिशव्या बरोबर ठेवाव्या कापडी आणि मी तर नेहमी बाहेर पण कधी गेली की दुसऱ्यांना सुुद्धा कोणी मागत असलेल की कॅरी बॅग तर त्यांना सांगते आणि स्वतःजवळची मी त्यांना देते आणि सांगते की नेहमी तुम्ही स्वतः जवळ बॅग ठेवा म्हणून असं नाही मागायचं आणि फ्लॅ त्याच्यामुळेच ते सगळं तुमतं वगैरे पावसामध्ये गटार वगैरे आणि पावपूर वगैरे जेव्हा आहे रेल्वे ट्रेनच्या वेळी वगैरे जे ट्रॅक वगैरे भरतात तेच सगळं हे ह्याच्यामुळेच होतं की प्लास्टिक तेच गैरवापर झालेला आहे खूप पंच म्हणजे खूपच वापर झालेला आहे अनि म्हणजे अस अनिर्बंध झालेलं आहे आणि त्यामुळे खूप पर्यावरणाला तर खूपच खरं हानिकारक आहे हे आणि हे खरं सगळ्याच जणांना कळलं पाहिजे पण नाही एवढं लक्षात येत सगळ्यांच्याच
बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही जे बोललात ना कंपोस्ट खत करते झाडांना वगेरे पण काय करतय कधी कधी ते बटाट्याचे साल वगैरे काढतो आपण हम्म तसच च बाकी पण असत काही गाजर वगैरे असत गाजराच ते साल काढतो आपण आणि मुळ्याचे साल काढतो ते टाकून देतो ना तर टाकून देण्याऐवजी काय करते ते मिक्सरमध्ये टाकून थोडसं पाणी टाकून, ते फिरवून घेते ते तसं मिक्सरमधून. मग ते एकदम बारीक झालं ना, की मग झाडांना टाकते, असं ते पाणी. हा तसं करते किंवा मग काय करते, कधी कधी ना ते सालच तसेच असं जमिनीत पुरून टाकते, त्या झाडांच्या इथंच. जनी ते थोडसं माती उ करून आणि टाकून वरून असं थोडं पाणी टाकून देते. म्हणजे कसं हाय, की आपण मी काय वेगळं खत काही टाकत बसत नाही ना, एवढं वेळ पण नसतो. त्यावेजी हे बसल्या बसल्या, हा घरबसल्या असं करता येत व थोडसं तरी म्हणजे काळजी घेतल्यासारखं होतं आणि शिवाय कचऱ्याची पण योग्य विल्हेवाट लागली जा
बरोबर. हा मी काय कर
तच हे ना, तांदूळ डाळ धुतो आपण आणि ते पाणी फेकून देतो ना. तर ते पाणी फेकून देण्याऐवजी मीच झाडांना टाकते. कारण असं नेहमीच्या पाण्यापेक्षा त्या पाण्यात जास्त चांगली वाढ होते झाडांची बघा. हा तुम्हाला माहितच असेल ती गोष्ट, हा.
वडर वगैरेसुद्धा जो आपला उरलेला चोथा असतो तोसुद्धा आपण झाडांना वगैरे घातला, तर गुलाबा चे झाडं वगैरे त्याला जोमांनी फुलं येतात. आणि मी तर ते आमचे ते ते कचऱ्या कुं डीजवळ कोणी असं फुटलेले वगैरे थोडेफार असे अ गळणारे हे टाकतात ना, मटकी वगैरे, मडका वगैरे. मग तिथं असे मी चार पाच मड की जमा करून ठेवली आणि त्याच्यामध्ये मी मग ओल्या कचरा जमा करते आणि मग त्याच्यात मग थोडं सुका कच रा वगैरे म्हणजे सुके पालापाचोबाळा वगैरे असं घालते आणि मग त्याच्यात म ते कम्पोस्ट म्हणून तयार होतं. आणि ते नंतर म मी झाडांना घालते. आणि खाली पण कधी कधी आम आच्या गार्डनमध्ये सोसायटीच्या आहेत झाडं वगैरे तिथे पण घालते मी
हा
त्याच्यामुळे मग त्याचा म्हणजे विलेहेवाट योग्य विलेवाट लागते ओल्या कचऱ्या आणि कमीत कमी कचरा व्हावा म्हणजे शून्य कचरा व्हावा असं माझं हे मत आहे मला ते इंदोर ऐकलं इंदरला खूपच एकदम तस कचऱ्याचे योग्य व्यवस्था पण करत तसं ऐकले एकदा भेट द्यायची आहे मला खकी कसं चालतं तिकडे एवढं सगळं म्हणून म्हणजे मा भारतामधलं सगळ्यात तर पहिल्या नंबरचं ते शहर आहे इंदोर तुम्ही ऐकलं का त्याबद्दल
नाही नाही नाही माहित मला
अच्छा इंदूला खूप म्हणजे सगळे जणांनी जागृत हे करून त्यांनी त्याचा हे वसाह घेतलेला आहे स्वच्छतेचा सगळ्याच जणांना त्यांनी शिकवलं त्या बद्दल शिकवून त्याच्या प्रमाने लोक सगळे जण त्याचा वापर म्हणजे त्याप्रमाणे योग्य हे करतात कचऱ्याचं व व्यवस्थित विले वाटतात आणि आपले सिंगापूर वगैरे कसे हा मोठ्या मोठ्या आपल्या ह्याच्या मध्ये देशामध्ये कितीतरी म्हणजे ती लोकं स्वतः हून स्वच्छतेवरती वगैरे हे देतात म्हणजे भर देतात तसं भारतामध्ये नाही दिसून येत आपल्याला आणि जास्त करून ट्रेन च्या आजू बाजूला बघतोच आपण कोकण रेल्वे वगैरे म्हणा तिथे आली प्लाॅस्टिक वगैरे ती सगळं अशी म्हणजे कि तिथून टाकून देतात दरवाजा आपल्याकड खिडकीतून आणि मग ट्रॅकमध्ये वगैरे सगळं हे होतं म्हणजे लोकांना कळत कसं नाही ह्याचं एकदम हे होत तर क आपण क किती जणांना सांगणार ना? ह
बरोबर म्हणजे कसं आहे की स्वच्छता ही फक्त आपण एकट्यानेच पाळून चालणार नाही तर आपल्या आजूबाजूच्याही सगळ्यांनी स्वच्छतेचं महव त्यांना कळलं नाही का म्हणजे तुम्ही म्हण ते बरोबर आहे ट्रेनमध्ये बसमध्ये ते काय खातात पितात आणि तसच बाहेर फेकतात कोणी थुंकतात कोणी गुळण्या करतात रस्त्यावरच तर ते किती म्हणजे खराब आहे वाईट
हो ते पानं वगैरे थुंकतात म्हणजेु पानं वगैरेच खाऊन थुंकतात वगैरे ते खरं खूप आरोग्य म्हणजेच रोगाला आमंत्रणच आहे ते
तसंच कचऱ्याची योग्य विल्य वाट नाही लावली ना असंच फेकून दिलं इकडे तिकडे तर त्याच्यामुळे काय होतं खूप मच्छर वगैरे साचतात, डास होतात आणि डासांमुळे, मच्छरमुळे किती डेंग्यू वगैरे ते बरेच आजार पसरतात ना माणसांना खूप हानिकक असत ते तर म्हणजे फक्त कचरा कचऱ्याचच असं नाही तर पाऊस जेव्हा येतो तेव्हा त्या पाण्याची पण विल्हे वाटणी निट पणे लागली जायला पाहिजे नाही का? कारण काय होतं काही काही ठिकाणी खूप डबके वगैरे साच पावसाळ्यात बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं खड्डे असतात बऱ्याच ठिकाणी, तिथं पाणी साचतं, त्याच्यामुळे आजार होतात, बरोबर तर ते म्हणजे ते पण पावसाच्या आधीच ते खड्डे वगैरे सगळे बुजवले जायला पाहिजे आणि सगळं पाणी कसं वाहत वाहत नदीत गेलं पाहिजे म्हणजे मग रोगराई होणार नाही ऐकत नाही हा हम्म
आपण अं आपल्या पूर्ण वेळ झालेल होत आलेल आहे तुमच्याकडे बोलून खूप छान वाटलं थँक्यू
हो बरोबर! बरोबर आहे. सगळ्यांनी स्वच्छतेच महत्त्व जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. बरोबर ना!